हॅ
हा आई जेवलीस का?
हा जेवली की.
काय होत जेवायला?.
काय वरण, भात, भाजी हम्म. भाजी कशाची होती बर? हम्, बटाट्याची.
हा. आणि
हो.
आवरलं?
हो आवरलं.
हम्, हम्, हम्, आपण ते देह आळंदिला गेलेलो ते आठवते का?
देहू आळंदीला गेलो होतो.
थोडं थोडं आठवत असेल हा. तिथं वारी चालू आहे ना, पंढरपूरची वारी.
वारी चालु आहे.
हो सगळेजण जातात विठ्ठलाची भेट घ्यायला.
हम्म. कुठं करत
पाई
हो गेल्यात वारीला.
एकदा गेलेली.
हम्म.
म आता हा येतील पंचवीस तारखे केलाय ना मोठी म्हणजे एकादशी
हो
कि वारीमध्ये काय काय होतय काय तू कधी गेलियेस का?
नाही ग मी कधी गेलेली.
हम् हम ह ही पालखी निघते वाटत आळंदीहून. ज्ञानेश्वर माउलींची म देहू मधून तुकाराम महाराजांची पालखी निघते.
हो
मग ते अठरा ते वीस दिवस पंढरपूरला जायला लागतात ना.
हो ते पाय पाय पालखी झाल.
हो
हम
मग ते हे राहत असतील ना कुठे? तर म्हणजे वस्ती करत असतील हा
त्यांचे ठरावीक मुक्काम असतात.
हो मग ते झालं की परत
हो बरगला मुक्काम त्या याच्यात मठात
हा
ह
मंदिरात किंवा शाळेत वगैरे असं.
हो आणि त्या वारकऱ्यांना सगळी नेतात कोण कोण जेवयला वारकऱ्यांना घालत्यात.
होय त्यामुळे त्यांचं जेवणाचं खाण्याचं पिण्याचं होत असनार सगळं
हा हा हा
कणाला पश्वत नाहीत प त्यांना काही करावे लागत नाही.
होय
अ केले की अ मुक्काम गेले की घरोघरी नेतात त्यांना जेवायला वारकरी.
हा हा हा ते बरं आहे.
हम
एवढ्या दिवसाातच सगळं नाही. म्हणजे अवघड हो
त्यांच असतय पण आणि आडीनडीला काय असलं नसल हो.
हम्
ह चंत ते करतात पण गाडी असती सामान असत हो. लहान मोठी सगळी जातातून ते गाडी असती सामान असतं त्यांचं.
हो
लोक चहा नऊन चहा पाजवतात. हो
पाच वाजले म्हणजे चहाच्या वेळेत चहा देत असणार. जेवणाच्या वेळेस जेवण देत असणार
इंग्लिशे व
बाकी आणि काय काय सोय करत असतील ना
हम्म
मग ते झालं की फरक अ येत असतील ना
हम्म
दोन दिवसात का
हो
तू गेलेस का कधी
नाही बायम्ही कधी केली
हा
न पंढरीला असं गेलय
हा तेच की पंढरपूरला असं गेलं वारी मुजून
हो लोक पाय पाय जातात दिंडिन जातात
हो
गाड्यान रट्या
पायी पायी जाणारी भरपूर आहेत तर भरपूर लोक जातात पण काय काय लोक नसतं ते नाही का फ्ारी बघायचं म्हणून पण जातात ना म्हणजे कशी असते काय असते ते बघून मग
आमच्या लहानपणी तर वडिलांची वारीे असायची एक मायवारी मग पंढड लाईन येतात जातातच
जायचे
हम्म
हो सुविधा होता जाते त्यासोबत
हो आम्ही पण जात होच
हो बाकी आणि पाऊस काय म्हणतोय
हा ह
पाऊस काय म्हणतोय म्हणतो पाऊस आहे का नाही
तिकिची गारी केलीस का अम्
हॅलो हॅलो आवाजत नाही का
हॅलो,
आवाज येतोय का?
हा येतोय आवाज,
हा तेच म्हटलं पाऊस काय कमी आहे का नाही,
हो आता थांबलंय पाऊस,
हा हा, हा, बाकी आवर,
हो.
तब्येत कशीय?
ह. मग. तू बरीयस का?
हो, बरीय.
हम्म.
तू काय, सिरियल बघायच चालुय का?
हो.
आ हां.
सांगितलं की. वारी, दिंडी असती. गावंगावची दिंडी होत तर ती. घरोघरी, वारकरी जेवायला नेतात.
ह.
हम्म. पाऊस- वारा असुदे, काहीही असुदे. तसेच चालतेत.
व्हय. आता केवढा पाऊस पडतोय? त्यातून पण जात्यात न. पाऊस असला तरी, भिजत- भिजत जातात ना.
जातात. घेतात पांघरून, काय - काय अंगावर अन् तसेच चालतात.
हम्म.
पण थांबत नाहीत. हो. जिथं - जिथं मुक्कामीयत, तिथं - तिथं, घरोघरी वारकऱ्यांना जेवायला नेतात.
हा. जेवण तेन असतय त्यांना.
ह, ह.
ह, आणि काय, म्हणतेस?
आणि, ते शिरा कसा, करतेस तू?
शिरा होय. शिरा काय रवा घ्यायचा, भाजायचा तुपात.
हा.
हं, तुपात भाजुन
ते भाजायचं किती? ते समजायला पाहिजे ना.
ह. असा गव्हाळ होईस्तोर भाजायचा. किती भाजायचा? हा. त्याचा रंग बदलतो ना, भाजल्यावर.
होय.
ह.
जरासा, ब अ तांबूस करू द्यायचा का?
हो, थोडा तांबूस कलरवर भाजायचा
हा.
हा आणि पाण्यात वैरायचा. रव्याच्या मापान, अंदाजाने पाणी घालायच न. शिजवायचा. म न साख खर घालायची.
मग ते पाणी आटल्यावर, साखर घालायची का, आधीच घालायची?
नाही, असा शिजून झाला की, मग थोडीशी मग साखर घालायची. मग विरगळती साखर. मग झाकून ठेवायचा.
ह, ह. हा.
आधी नाही घालायचा. मग रवा शिजत नाही. हो. हं. नाही न यायला काय झालं? आधी शिजू द्याय च मग थोडी मग स आहे घालायच, साखर घालायच हा
हा हा हा
शिजू द्यायचा आणि मग साखर घालायची. हा मग सा अ श शिजायच्या आधी साखर घातली की, मग रवा रवा राहतो कच्चा.
हा हा ह
हम्म, शिजू द्यायचा आणि मग साखर घालायची. मग थोडं वाफु द्याय चं, झाकून ठेवायचा आणि मग व्यवस्थित होतय हम्म हम्म हम्म
केला एकदा -दोनदा, पण काही जमला नाही, तुझ्यासारख जमला, खरं तुझ्यासारखा नाय जमला. होय येते आता बघ, सुट्टीत.
हुम्म ए सुट्टीत
सुुट्टी असली की येत की, बाळकी पोटाची काय तक्रार नाही ना
नाही आता काय
हा, आता काय औषध पण बंद केलंत ना?
हम्म नाही आता काय, औषधी बिशीद काही नाही.
हा बरं
हम्म हम्म
कधी झोपताय मग?
झालेच आता जपायची वेळ झाली पण, टी व्ही बघायचा, हो साडे अकरा - बारा पतर मग झपतोय.
हा हा हा
तवर टी व्ही बघतोय मालीका चालु असत्यात एक एक
हा हा, बरोबर
ह
मालिका कोणती?
हम्म
कोणती मालिका?
अ हां आता चालू आहे, घरोघरी मातीची चुली
हा हा हा
हम्म हम्म
घालुन थंडी वगैरे काय आहे का?
अम आली की म्हणलं ये भेटायला.
होय होय, येते की भेटायला. बघते आता शनिवार -रविवार वगैरे काय मिळाला तर जरा मगंं चालतय ठिक आहे, ठीऊ का मग? हा हे बघते.
हा शिवरात्री